काय करताय? स्वयंपाक करताय? एवढ्या लवकर?
हाव ना. जायचं होतं. आमच्या यांना. म्हणून लवकर स्वयंपाक केला. पोळ्या भाकरी. हा काय म्हणता अजून? काय नाही बाई. काही नाही शाळेत जायचंय आता. कामय शाळेचे. त्याच्यासाठी चाललंय. आवरून आवरून पटापटा आवरत. आओ ते शाळेचं काही कामय ना. पेपर आले ना आता जवळ. हा त्याच्यामुळे आता तिथे जावं लागल. काये काय नाही. मोठ्या सरांना विचारावं लागल. आणि सांगावं लागेल त्यांना. पोरांची हाजेरी घ्यावा लाग तीन तिथ. कोणी पोर येत नाही येत. हा. शिक्षिकाय ना बाई मी. म तुम्हाला काय माहिती नाही का? आता लागली ना. हा का? आमचा पण काकाचा पोरगाय त्याच शाळेत. ह. वर्ष दोन वर्ष झाले मी लागलेलीय. हा का? हा. नाही का? म शाळेत लागलीय ना बाई.
कधी तुमच्याशी बोलणंच होत नाही. त कसं कळेल मला की तुम्ही शाळेत लागल्याय म्हणून.
हा ना बाई. म शाळेत जाव लागत मला. शाळेत एवढ कामं राहाता. की बस लिखाण ते भरपूर कामं राहता ओ ताई.
हो शाळेच म्हणजे भरपूर असतं.
हम्म भरपूर काम राहता. घरातलं करायचं बाहेर परत मग बाहेरच करायचं. हम्म. काय टायमिंगे ओ तुमचा? माझा ना? मी आता अकराला जाईल. त साडेपाच ला घरी येईल मी. साडे पाचला येता? हं. बापरे! हं. ट्यूशन बी राहतं नां एवढां वेळं शाळेतचं राहावं लागतं कां हां म शाळेतचं राहावं नां पोरांना शिकवांयला छोटे छोटे
हां.. त्यांचं मं बघावं लागलं.
कांहीं मोठे वर्ग कांहीं छोटे वर्ग दोन वर्ग आहे नां त्यांच्यामुळे
बरं हां-हां महिनाभर आंता ते हे असलं नां नवीन ऍडमिशन हे ते ते
पोरांचे हुंन नाहीं राहीले ॲडमिशन कांहीं जास्तं भरूंन गेले पोर वरं
मी इकडच्यां तुकडी तूं तीकडच्यां तुकडीत तीकडच्यां तुकडीतूंन हीकडच्यां तुकडीत करांवा लागतं आवो म्हटलं ते
बरं झालं तुम्ही तुकडीवरूंन बोलल्या आमचं ते काकांचा मुलंगा हे नां हं ते त्यांला तुकडी बदलांयची ते त्यांचं होईल कां
हां होईल नां ते सरांना कां विचारावं लागलं मोठ्या सरांना.
विचारा बरं सरांना तेवढं कारणं त्यांला आहे नां तुकडी बदलांयचीये.
कां बंर
त्यांचे मित्रं सगळे दुसऱ्यां तुकडीत हे त्यांच्या मुळं त्यांला तिथं नाहीं जायचं दुसऱ्यां तुकडीत जायचयं होयं कां हं
हं मं मंग त्याचं म्हणणं तूं विचारूंन बघं तुकडी बदलूंन होतं की कायं होतं. हं
म्हणूंन म्हंटलं होईल कां त्यांत तुकडीचं कामं हां होईल नां. विचारवां लागलं सरांना पणं आंता किती दिवसं झाले कां बरं पणं बदलुंन घ्यायचंय त्यां व - वर्ग त्यांचे मित्रं दुसऱ्यां तुकडीत हे तो दुसऱ्यां तुकडीत गेलेलाय. त्यांच्यावय
चांगलंय नां त्यां तुकडीत राहिले ते. असं बसायचं इकडचं तिकडं असं करावं. कायं ऐकतं नाहीं तो पोरं नाहीं हो चांगल नां. नाहीं जातं कां कां बरं?
त्यांचे मित्रं दुसऱ्यांवर्गात हे तो एकटां दुसऱ्यांवर्गाते म्हणूंन आणि शिक्षिक पणं कडक आहे नां आंता तुम्हीं लोकं सगळें हं-हं त्यांच्यामुळे पणं त्यांला हे होतंय. हम्मं हम्मं
मंग आंता बरं मी त्यां मोठ्या सरांना वि रुंन बघते कायं म्हणतां कायं नाही मंग तुम्हांला सांगते कायं हो चालेल. हं कायं म्हणतां अजुंन कायं नाहीं तुम्हीं सांगा कायं म्हणतां आवो तुमची लाडकी बहीण आली कां ओ?
नाहीं बाई आम्हांला लाडकी बहीण नाहीं येतं.
नाही कां ते केवायसी करायचंय कायं फार्म भरांयच आहे चे म्हंने तिथे ते तरं लई अवघंड कामे बाई केवायसीचं.
नाहीं बाई अजूंन मलां लाडकी बहीण नाहीं अजुंन कायं वेळं
नाहीं कां हां येतांय बाई ते मोबाईल वरं दाखवतांय. म्हंणे पैसे पडतील-पैसे पडतील आंजुन ते कायं पैसे पडले नाहीं बाई एकविसशे रुपये देणारं होते. एकवीसशे रुपये देणारं होते तरं पंधराशे बी लवकरं दे पि नवाई
हा ना, एकवीस जानेवर नाही तर पंधरा कधी देतील?
हम् एकवीशे रुपयेच देऊ राहिले. हो बाई एकवीसशे करणार म्हणे. अजून तर काही आले नाही पैसे आमचे, तुमचे आले का?
बंद झाली माझी, मला फक्त एकदाच पैसे आले होते.
मग तुम्ही फॉर्म भरून पाहायंच ना? हो चालू नाही ना ओ आता. आता येतील ना ओ, तेव्हा भरून बघायचं.
ते येतील तेव्हा भरून बघल, मग सांग ते आता. बॅंकेचे पण कामं हे जरा हां ते पण करून येते. शाळेचे पण काम हे लई
काम हे वो, आज दोन चार काम हे. ते बँकेच पासबुकच हरवलेल बाई माझं. आओ काय माहिती बाई? पर्स मधन गेलं ना पडून गाडीवरन. नाही ओ लक्षातच नाही राहिलं, कस काय पडून गेलं ते. पर्स एक खानात लावलं नाही, त्याच्यानी गेलं न्हवे. प नाही नाही, पैसे बैसे काही नव्हते ते पडून गेलो.
अकाउंट मध्ये पैसे होते का?
होते ना बाई!
मग. बंद केलं का अकाउंट?
तिथे
आता आता पेन्शन ची गर्दी चालू असल. म्हणून देत नसेल, तो काढून दुसरं.
नाही देते ना फॉर्म, म देत्यात नी करून लवकर. तो म्हणे आठ दिवस लागल म्हणे, एवढे आठ दिवस लागतं का ओ?
लागत असतील, काय माहिती आपल्याला. काय सांगता नाही यायचं?
पटापटा नाही का? त्याच्यामुळे ते एक काम, हे एक काम त्याच्यामध्ये पाऊस सुधरू देईना. का पाऊन काय वीचाराला नको.
इथ बी लै पाऊस चालुच हाय.
लई कंटाळा आलता बाई, पावसाने तर लई वैताग आणला. चल मग जावूया गो काय नाही बाई, या च्या पाणी प्यायला आमच्याकड. कधी येता?
आओ मी तर आत्ताशी उठलेली आहे, अजून माझा आवर आवरण सर्वच बाकी ए येईल ना?
काय म्हणता मग?
काय म्हंटलं ते कानाचं औषध कोणत हाय तुमच्याकड? माझं ना कान दूखु ऱ्हायला, ते पाऊस पडला ना, तर थंडी पडती वाटत, थंडीने माझा कान दुखते.
ते काय तरी भेटत बाई ते बाजारामध्ये? ते औषध टाका ना. नाव नाही सांगता येणार, तो एक बाबा देतो बाई तिथ.
हा.
हा त्याच्याकडे जाऊन विचाराव लागल. काय देतू, काय नाही त्याला विचारावा लागल.
हा का? देतो का तो, देतो का तो? बर बघते कुठे आहे तुम्ही, घेऊन येशल का माझ्यासाठी?
पण आता कितीला देतो काय माहिती? ती बाटली राहती मोठी बर का.
हा, चालल ना, मी तुम्हाला पैसे देते.
काय म्हणतात काही नाही बाई आता चालला आहे, आवर सावर करावा म्हटलं, आणि निघावं शाळेला.
हा, बाराला आहे नव, टाईमे ना अजून अकराला जाव लागत. एवढा लवकर काय करायच जाऊन? एवढ्या लवकर जाऊन काय करायचं तिकड, अकराला? बरे बाय तुमचं, हम्म.
अजून काय म्हणता तुम्ही?
काही नाही बाई असंच चाललंय, हळू, हळू, हळू. हा ना, आताशी उठले, आता बघू म्हटल काय होतं, काय नाही, आता परत मला पण बाहेर जायचंय, बँकेत थोडस काम आहे.
मग आपण बरोबरच जाऊ ना, सोबतच जाऊ ना, बँकेमध्ये.
बरं चला, मला काय प्रॉब्लेम नाही,
मी हाप डे काढते. मग मी तीन वाजता येते. आपण हाफ डे काढू, आणि मग मी आपण जाऊ मग दोघी जनी बराबर माझं बी काम होतील, आणि तुमचे बी होतील बँकेचे, ह ना. म्हणजे मग तुम्हाला पण समजल ना, काय करायच, काय नाही. हो ना, ते लाडकीे बहिणीचं बैदारा बघून मला करून द्या तुम्ही आणि हे फारमाचं बी करून घेते मी.
हा, हा हा.
करून घेते, हाफ द डे घेऊन, जाऊ आपण मग दोघी जनी.
हो, चालेल, चालेल, हा. हो हो. काय नाही, तुम्ही सांगा, काय म्हणता? हा शाळेला का? कसली
तिथ आहे न काय प्रसादाच पूजा आहे, सत्यनारायण त्यांचं वाटत का काय, तर तिथं प्रसाद करायला जायचंय मला हा, त्यांनी काय सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे, त्यांच्या पोराचं लग्न झालं.
कधी ओ?
आता दोन तीन दिवस झाले, लग्न झालं ना, आता ते फिरायला गे गेलेले, तिथं मग फिरून आले, जेजुरीला गेले होते, देवदेव करून आले. पंढरपूर इकडे-तिकडे मग आता दोन दिवस थकले होते मग उशिरा केला थोडास ना. हा, मग आता पूजा बीजा करतील सत्यनारायणची हम्म. आणि मग जाईल तो पोरगा तिकडं गाव तिकडं शहराकडं, हा का, हम्म. म आता सत्यनारायणची पूजा आहे त्यान त्यामध्ये मला तुम्ही छान प्रसाद करता तर प्रसाद करून द्या म्हणे मला म्हणे बाई मला त बोल बोलती
ऊणाला नाही का, नाही तरी बी तुम्हाला तरी बोलवेल असेल ना? हा मलाऊ मला पत्रिका पण मला काही काही ते शाळे मुळे जमत नाही, हा तुमची शाळा हाय मला
सुट्ट्या नाही ना ओ आता, कशे आता भरपूर सुट्ट्या झाल्या मे महिन्याच्या. हा आम्ही फिरायला बी गेलो होतो तेव्हा बी सुट्ट्या भेटल्या मला. हा हा म त्याच्यामुळे व शाळेला सुट्टी कुठे देता आता लगे, आता तर शाळा चालू झाली आता पेपर चालू होतील ना, हा आता पेपर चालू हम्म, म तेच जास टेन्शन येऊन गेलंय आम्हाला आता, हो तेच, हम्. काय म्हणता अजून त्याज्यात काय टेन्शन घ्यायचं असत गलती पेप
तुम्हाला थोडी द्याच पेपरच पेपर तपासायचे मार्क द्याय चे सगळच राहतान चेकिंग करायची पेपराची हम्म.
एक एक पेपर तपासायचं रात्री जागरण करून करून. बर चालेल ठेऊ म बरं बरं चालेल ये म.